हा का ऐकू नाही येत हे!
काही नाही, काम चालू आहत बाई घराची साप सफाई लावली करण भांडे घासू राहिली, भांडे घरातले सज्जावरचे.
हाव काय! हा आता चौदा एप्रिल या-यात्रेचा ना!
यात्रेच्यान यात्रायीन चौदा एप्रिला एक. कितीक दिवस राहते त तिथून यात्रेपासून चौदा एप्रिल
हाव जवळच आहे.
मंग सांग बाई म्हटलं बरं सटकणी पटकनी. या गव्हा चा पसारा पडेलाय आहे दारी, मग हे भांडे कुंडे झाले की गहू ठून देल्या जात आताच घर सफासुफा झालं की!
हाव!
हा ताल झाल जेवन?
नाही सैपाक बनवला आताच.
हो काय काहून टाईम!
हूं पहिले नाश्ता केला आम्ही. नाश्ता केला पहिले, आता स्वयंपाक बनवला हं!
लेकरं बीकरं कशे आहात!
लेकर बी चांगल्या.
हूं!
हू!
ब!
हा म्हतलं हे याच्यावर. काय कसं काय करायचं, काय बोलायचं.
हे आता बोलूनही राहिली तरी कायच बोलायचं. हं अव तुमच्या गटात यां! तुमच्या गटाच्या बाया मिटिंगच नाही घेऊ राहिल्या!
म अता घरी आल्यावर घेऊ न मिटिंग.
ह ठीक आहे ये मंग घरी!
हा कारण कि ते म्हणजे मी आली त्वापासून एक पण मीटिंग नाही झाली काय!
अ नाही ना आधी एक झाल ती मीटिंग.
हा.
तू आली त्या पैसे पहिले भरले होते की नाही ते माग हा तर मग त्याच्यावर एक मिटिंग झालती. त्याच्यापासून मग मिटिंगच नाही.
हा. मग म्हणाला पाहिजे असं ना मिटिंग घ्या म्हणून. या मंग.
पून आता काही जमाच नाही होऊन राहिल्या. हा.
दादाला सांगायचं ना. जेवण झाले की राहीले?
जेवण झालं माय जेवण झालं न लगेच भांडे घाशयला बसली.
हो का?
झटक झटक सकाळीच केलं.
हा. साफसफाई चालू आहे पण घराची. हा.
हम्.
तुम्हाले तुमच झाला का टास्क पूर्ण?
नाही ना माय माय घरातलेच कामं चालू आत काल पासून काल दिवसभर घऊ गावले.
हा.
आणल घे पा आता आज म्हटलं पहिलं घराची साफसफाई करतो म्हटलं बा पाक गव्हाच्या नांदी मंग लागतो. म्हटलं घरात ची सापसफाई झाली की तेच गह गाऊन लगेच ठेवून देणं. उन दिऊन. हा.
हम्म. बरा मंग. हम्म. काय अशी तर रात्री प्यायचा तर झाला तास पूर्ण.
नाही ना शीतल कोणची?
ते शीतल आत्याबाई अ आर्यनच्या आई.
झाला काय तिचा.
हवं बदे आत्याबाई सांगत होते काल.
हो झाला तिच आली वाटते तिले पैशे. आता माय कामच चालू आहेत बाई मी तुम्ही आता
अन् का वाटते पासबुकात ते म पैसे आले की आपण खटतात मग दुसरा अकाउंट नंबर टाकाल म ते कस करायचं.
आता ते अन् माहीत नायना बये मले. आता पहिला आपण नंबर दिलाय हो पहिला नंबर दिलाय आपण.
पहि-पहिला नंबर दिले की नाय माझे सगळे पैसे कटले अकाउंटमधीच.
मग आपल मधे हो ना. तूया खात्यांदी पैसेच नव्हते की नाही ते जीस तिथे काटात खात्यात पैसे पाहिजात पंधराशेच्या वर पैसे असले तरच पैशे कटत नाही.
पहिले बी टाकले होते ना पण दोन हजार रुपये टाकले होते तेही गेले. डबल पंधराशे टाकले तेही गेले. अन् आपले गटाचे पैशे आले.
हा. हा. हा. मंग बँकेत बोलून बँक केत बोलून पाय साहेबा सोबत.
बोली त्याच्यासोबतला लय वेळा गेली त्यासंग बँकेत सांगतलं बी त्यायला पण ते म्हणतात आता कटिल नाय कटिल नाय असं म्हण म्हणू
हाव का? आता डबल एकवेळ जात जाऊ म्हणन मी नेहमीच पण माले पैशे इतकाली कटतात म्हणा आले की चालले जात जावू
हा, हं करम करू राहीली तु
हो हो कर, कर, कर, कर
हा हा